हा येऊ बोला
वतरंगचीट बने क नाही?
आं?
पण गि नाही आहे काय म्हटलं तिकडे हो काय?
कपडे वहिले मस्त
इकडे ऊनच आहे या वेळेसला टेन्शन पडत त्याच.
हा कपडेच हा
हम आ आमचे तर वॉशिंग मशीन मध्ये धकलेले राहातात कपडे.
हा
तर म्हणून ते लवकर तरी सोपतात.
हा नाहीतर काय?
नाही नाही तु लवाशी ते कपडे येतय वाटत
का पायचं आहे हो ना.
हम्म
नाही तर कपडे तर वास ना खूप येते.
हम्म.
हकी
म कुठची आहे म्हणते?
आम्ही सिंधळा
नाही नाही हे तुमचं
माझं बाहेर लाडनापूर
लाडनापूर लाडनापूरच जवळच आहे उदय हा हा काय ना देव्याना वाट दिची. देवी हेेचची देवी लाडना
हा हा हा हा.
हा तेच तर म्हटलं लाटणं. जगदंबा माता हा कारण की माहितीये काय? हे गावातल्या बाया गेल्या होत्या ना. दर्शनाले नवरात्रात तेव्हा
नवरात्राै हो म्हणजे अशी एक नंबर देवी आहे. सगळेला खूप जणाले किती अनुभव येतात ना
हो का मोठं मंदिर आहे का मग त्याच? हो का?
तरी बरं आहे म्हणजे जास्तीच मोठं नाहीे पण मस्त आहे हम्म.
हम्म हम्म आणि हे नवरात नवरात्रात जास्त गर्दीशी आहे.
नवरतात खूप जास्त गर्दी असते मवी दहा दहा गर्दी असं
या गाव होा ना या गावातून बाहेर गेले होते ना दर्शनाले.
हा हा
म्हणून विचारत आहे मी.
आता यावेेळेस गेल्या की दादा तुम पाहिज ना मस्त आहे देवी वगैरे.
बर बर हा हा ना
हा
अहंम
हा माझा मुलगा डम डमरू वाजून दला तो मुला माझे इकडे पाय मी म्हटल ना.
हा हरिक रादेन एकर्रली.
हा
त्यांच्यासाठी पूर्ण लक्ष आपल्याच इकडे असलं पाहिजे.
पहिले पकडता नव्हत यात आता मस्त पकडता येत असं पड
विक्रांद्यासाठी लोकश आपल्याच इकडे असलं पाहिजे पूर्ण
हा आपल्या जकड असलं पाहिजे आणि त्याला दोन तीन दिवस झाले ते. ताप आहे बरणी लागत तर मग मला तर जोड जोडजोडच आहे नाही ते एवढा जोडजोड नाही राहत मग तो.
हा हा
हम्म.
ह हं
मस्त खेळते हा ताप असते त्यांना.
मग आपण हे असं मोकळंही सोडतो ना ते नसली की. आपणसले म्हटलं बाळाले की आपणही मोकळे खेळू द तर मग दुःखत असली की आपल्याला कस नंतर होतात काम जवळ घेऊन बसा.
रेंग रेंग करतात म्हटलं तापसते की.
हा रेंग रेंग करचात.
हा तेच्यान आपल्याला सुचत नाही काय करा काय नाही.
नाही तस होतेच ते
ते ना त्या दिवशी तर कोहळ्याची भाजी के म्हणजे ते डबा द्यायसाठी कोहळ्याची भाजी केली.
हा हा.
वेले वळी ताप सकाळी सकाळी द म्हणे र्री दावाखान्यात आणला आमच्यात. कडे हा झपला होता मग हा एकदम कोणाजवळच राहित नाही तिच्या बाबा जवळ‌ नाही, माझ्या जवळ नाही रडतच जात जाय. ठीक हक त एवढी तिखट झाली त्याच्या बाबा म्हनात कि असं वाटत याच्यात. टाकून दिला काय म्हटलं बाई. सुचलं नाही. म्हटलं हा एवढा रडतच जा म्हणजे त्याचा पाहून मलाही रडत जाय. कि हा एवढा कोण रडून राहिला एकदम काय झालं.
घाई घाई झालं मग ते
घा घई घई त्याच्या बाबा म्हणे जाऊ ते मले म्हणत होता, पण मी तिला म्हटले की हिले याद आहे की नाही. मी म्हटलं मी न त्याच्यासाठी फोन लावला. तर म्हंटल‌ आज कोड्याची माझी तिकट झाली म्हटलं जराशी म्हणत जराशी ज खूप झाली.
ह नाही होतेच लेकराची जबाब
नाही काय बोलत नाहीत ते पण मग म्हणतात ना. आणि कसं जेवलं कि कोणीही कोणाले भाजी देते असं तसं
नाही बरोबर आहे.
हा तर जर अशा पद्धतीतच पाहिजे ना.
नाही हो हो पद्धशरा म्हणजे कसं माहितीे काय पा तसं म्हण ते भाजीवर जेवण असते ते भाजीवर कोणतेही जेवण म्हणा साधं पंक्तीतही पण पणतीत आपलं पूर्ण पातर भरल असल. ते जवान आपल्याला भाजीसोबतच होत अस
माझ्या सोबतच होते नाहीतर काय तर हम्म हम्म. हा.
जरा हो ते एखाद्या आमची हि घरी लहान बाळ आहेत त्यांचच कसं समजतात ना त्या गोष्टी.
हा. तुम्हाला हा तुम-तुमच्या लग्नाला किती एकच वर्ष झालं हाय ना?
हा एक वर्ष दिवस आहेत मग.
हाव काय हाव काय?
हम्म
तुमं सरनेम चितळेच आहे ना?
चथोडेत आहे.
होय काय? हम्म हम्म. हो त्यात क
किती वेळची बस उठ बस उठ चालू ये.
हा हा हवं.
हा किती वेळेच बसून बसून उठनं. हा बसणं उठणं बसणं उठणं चालू हाय किती वेळच इकडे फिर तिकडे फिर.
तर काय फिरत जात जास्तीत जास्त, फिरलं की मग बरं वाटते.
चिरलं की बरं वाटते, नाही तर माहि पूर्ण असं असं. वेगळंच वाटत ते हे, असलं की आपण.
तापल्यासारखं वाटते तू.
दाटल्यासारखं पॅक वाटते पूर्ण असं. थोडसं फिरलय की नाही, म्हणजे पाया मोकळे राहत‌ थोडंसं मोकळच वाटत.
तरी नाही म्हणजे, त्या बाळासाठी चांगलंय ना फिरलं की.
हम् हम्. बाळासाठी ना आपल्यासाठी चांगलं आहे. ते दोन्ही गोष्टीसाठी चांगलं आहे. ये नाय आत्ता कसं आमचं, वरचं पूर्ण रिकामच आहे हॉल वगैरे. वापर सगळा खालीच आहे, त्याच्यामुळे मग वर कस जेवण झालं की स सकाळी उठलं की बी किती, वेळ ते रात्री जेवण झालं की नंतर दुपारी.
नाही तर काय आता.
मग चालूच राहते.
माझा मोबाईल त्या मोबाईलच लाल बटन दिसते की नाही त्याच्यावरच हात देऊन राहिला.
हा ते कट करायसाठी, मुलांना हे कसं कळत. तेव ते लाल बटन कट करायच, सगळे बटन सोडतात.
कोणाचीच रिंगटोन म्हणजे, कोणाचा फोन आला की, ऐकत नाही त्याच्या बाबाचा फोन, फोन लावला. कि रिंगटोन वाजली की, बरोबर तोच फोन तेला पाहिजे.
हम्म.
र समस्त तिले.
एवढ सकले करून किती हुशार.
ह एदा अस व्हिडिओ पाहिते, मग त्यांचे बाबा काय. त्याला आवडला की तो तोस्तो पाहितीे की नाही तर तो. हो दहा दहा पंधरा वेळा तो वर फेकतात की नाही तो तोच व्हिडिओ लाहते डबल.
काय ना.
हो. मी म्हणतो बाई एवढा मेंडच कुठून नाही काय आम्ही ते लेकरा हिले.
हम्म हम्म नाही खरंच आहे हम्म हम्म. आत्ताचे लेकरं तसं म्हणजे, एवढे हुशार आहेत व म्हणजे असं. वहिनी राहिलं लेकराचं कि बा, एवढं वय आहे तर एवढं हुशार अशील. तुझं न लेकरू हा हा.. एवढं वय नाही राहिलं लेकरांचं.
युगांन बाई हुशारच लै लेकर.
इंटरनेट अंत समज यावेेळेस शि लेकर विचार असले तेच चांगल येत किती. तिच्या मना बदलून राहि ना आता.
आता म्हणतात पहिले लेकरं एक एक महिना ते, मुठठीे उघडत जात जाते त्याच्या हेच्यात माती होत जाई. समजा हातात, हे तर पहिल्याच दिवशी. म... मा आता, पोरगा झालासं. शिजहून काढलं आणि काय माहित का या ना पहिल्याच दिवशी हे केलं, म्हणजे एवढं टुकटुक टुकटूक पायाज जाय तो. कि कोणी बापरे जशी आली नजर, आणि कोणी म्हनील की. दीड ऐ दीड महिन्याच लेकरू आहे म्हणजे हा साडेतीन किलोचा भरला होता तो
हा हा.
हाव सगळे म्हणजे नवे करतच जात. म्हणे ते मॅडम तर म्हणे की, दवाखान्यातून आज सगळ्यात हेल्दी बाळ झालं म्हणे जलमाला आलं. म्हणे. म्हणे साडेतीन किलो. पण हाव सात आठ शिजार झाले, त्यांच्यात सगळ्यात जास्त वजन याचाच होतं.
हो ना
मी एवढी रोड झाली होती, हा हा काय खूप सुधारला म्हणजे याचं वजन‌ जास्त.
एकाच वेळेत अस ते आईर ते सुध्रे बाळाचं वजन चांगलं राहते मग आई सुद्धा. ते बाळाचं वजन कमी राहते.
तेच ना पण मग बाळाचं वजन आईचं वजन सुधारायला पाहिजे कारण बाळाचं वजन. तस दुरुस्त शक्ती.
पण ऐकली पाहिजी.
हो, दोन्ही माहिती का आई हे. आईले किती करा आई हेिंदी पाहिजे बाडी हिंदी पाहिजे पताई वजनाचं एवढं आणि जेवढं पाहिजे. तेवढं ही असलं तरी बास आहे.
हा हा नाही पहिलं बाळही माझा अडीच किलोचा होता, जाळी पॉल पण होता आता नाही साडेतीन किलोचा होता. हम्म. म्हणजे एवढा पाहि तो अग सगळे म्हणत दे दीड महिन्याचं बाळ आहे का म्हण ते, म्हणजे जा तेवढा तो त्या काहीच.
ते काय एखाद्याची हाईट लहान असते, तिथं त्यांचं पोट खूप मोठं दिसतं त्यात.
माझी हाईट पाच फूट हाव ना.
मग बा छोटी हाईट असली की नाही ताई की पोट जास्त दिसते.
हा हा.
हा आणल्या गेले अस थोडस उंच असलो आपण की मग. त्याच्यामध्ये जरी थोडाफार तर फरक व्हयतेस की नाही.
हा हा उंच असलं की काही वाटत नाही एवढं.
उंच असलं की काही एवढं वाटत नाही, छोट लहान असलं की नाही आपण हा मी येवून जाईन माझे पा सा आहेत.
बापरे! मग बरोबर आहे, माझी पाचच येते ना अन म्हणजे कंटिन्यू म्हणजे बरोबर पाचच येते माझी.
हा ना पाच करेक पाच. हॅलो मी ठेवते ताई फोन तुम्ही लावा.
ह हा ठेवा ठेवा.
हा.